हॅलो हॅलो आवाज नाही येते का ताई?
हॅलो.
हंअं, येतोय ना आवाज तुमचा. हॅलो, हा हा बोला ना ताई आवाज ये
हॅलो.
हॅलो तुमचा आवाज येतोय म्हटलं. माझा आवाज नाही येत का तुम्हाला?
हो हो हो.
हम्म काय चाललं काम वगैरे?
च. काही
हम्म हम्म हम्म हम्म. आमची पण आमची पण ये मिटिंग ये सका ना आम्ही इथं आलोय.
अ वा हो नाय ना मग हो का
हम्म.
हो.
काय संदर्भात आहे तुमची मिटिंग?
आमची काय हो ताई त्यांना काही काम नसत ते आले का घ्या मीटिंग घ्या मीटि टिंग घ्या मीटिंग काय करायचं मग मीटिंगला ज चालत जायचं मग काय दुसरं काहीच नाही आम्हाला. म काय रणार हे?
असंय का?
हम्म चांगलय.
काय ओ ताई मुलं वगैरे किती ये तुम्हाला?
एक मुलगा, एक मुलगी.
तुम्हाला मुलं वगैरे किती ये म्हटलं?
अ तुम्हाला माझा आवाज नाहीे येत का ताई? एक मुलगा ये एक मुलगी.
हा. हो का.
हम्म.
मुलगा कितवीला ? मुलगा कितवीला आहे म्हटलं तुमचा?
मुलगा आमचा चौहीला जातो.
हो का.
पहिलीला मुलगी.
मनी मुलगी. हो हो चांगलंय ना मग छोटे छोटेच ये हा माझी पण मग एक मुलगी पाचवीला जाते. आणि लहान मुलगा आहे ना दुसरीला जातो म्हणजे आपल्या सोबतच ये मग.
का ओ ताई तुमच्याकडे पण आहे का तो गॅसचा प्रॉब्लेम? सिलेंडर भेटत नाहीये.
का ओ ताई महाराष्ट्रात राहतो ना आपण पण. हम्म सगळ्याकडे ये ते सगळ्यांना प्रॉब्लेम आहे तो हो. सगळ्यांना प्रॉब्लेम ये तो.
आमचा माझा दोन दिवसापासून गॅस संपलेला आहे चुलीवर स्वयंपाक करायला असा वेळ होऊन जातोय ना.
हा.
हम्म खुप येऊन जातोयं.
चांगलंय ना मग.
नुसता वेळून जातो आवरतं आवरतं. अहो म्हटलं ते. चुलीवर स्वयंपाक करायची सवय मोडली ना, बाई ओ मा यस सुरु झाला आता.
शेगडी वगैरे घेऊ घ्यायची ना मग तुम्ही?
हम्म नाही ना आमच्याकडे नाही चालत ती. हम्म
तुम्ही तर गावात राहता का माळ्यात राहता?
आम्ही मळ्यात राहतो पण तरी आमच्या एरियात नाही चालत ते.
नाही का?
नाही ना आमच्या एरियात चालत नाही.
हम ह ह नाही मग आमच्याकडे कसं आहे. अ शेगडी वगैरे पण चालते आणि काही इंडक्शन शेगडी हे त्याच्यावर होऊन जात, आम्हाला काही गॅस घ्यायची गरजेत नाही.
हम्म हम.
हम्म,
हम् बरं बाई हम्म हम्म,
अ ताई तुम्ही अ काय म्हणून आहेय तुम्ही?
मी उद्योगसती म्हणून काम करते.
हो का?
हम्म,
अ उद्योगसती म्हणजे फक्त उद्योग बघून दयाचे का? महिलांना.
महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी त्यांना आपण लोन उपलब्ध करून दयचं जेणेकरून. व्यवसाय सुरु करतील असं.
हो का?
हम्म,
चांगलं हो ताई मग.
हम्म, मग. नवीन व्यवसाय सुरू होतो त्यांनी व्यवसाय वाढीस मदत होती.
हम्म हम् ह्.
असं हे. हम्म, ते काही नाही कामाचं काही.
काय म्हणता ताई?
आपलं आहे ना कामाबद्दल काहीच नाही विषय.
हा हा हा हो का? असं. हॅलो! हॅलो! हॅलो! कोकण. त्या मनानं चांगलं चाल ना मग. बांगला काल एकच मिनिटत आलेश तुले